हा हॅलो.
हॅलो आवाज येतोय.
हा येतोय की, तुम्हाला येतोय.
हा.. येतोय.. येतोय.. क्लिअर हाय पोचलीस का नाहीस?
नाही, अजून आहे.
होय, अग मग न. नॉनव्हेजची मी मला एक रेसिपी सांग की, नॉनव्हेज बनवणार होते... पण, तुला खूप आवडतंय म्हटलं? नॉनव्हेज. आणि ते छान मनापासून बनवतीस, कुठलं तर मला एक तुला जी आवडतीया ती, रेसिपी... सांग, कारण आता, मी नॉनव्हेज बनवणार घरी आमच्या पाहुणे येणार ...
हा, ते काय चिकन फ्रायचे सांगू दे. तेचा मताण
हा, तुला जी बेस्ट जमत्या ती सांग.
हा ठीक आहे. चिकन घ्या. चिकन सांगते.
पण, चिकन मध्ये काय आस.
चिकन घ्या. अ.... खायच
नव काय रसिपिच.
चिकन फ्राय मसाला, चिकन फ्राय
हा, चिकन फ्राय सांगल्यास होय. मला वाटलं, चिकन घ्या, चिकन. कुठली, नवीन रेसिपी आलिया पण.
चिकन, काय म्हटली? चिकनची.
चिकन फ्राय म्हणली नाहीस ग. पहिला आणि तू सारखं चिकन घ्या, चिकन घ्या, म्हणाल्यास. कनाय, मी म्हटल ही...
हा... हा....
सांगली हि
हा चिकन मग, त्या रेसिपी स्टार्ट केलीती. मिन तू मध्ये आहे केलीस. मला ब्रेक केलीस ठीक आहे. चालते, हा हा ठीक आहे. ठीक आहे. चिकन घ्यायचं आपलं
हा...
त्यानंतर, स्वच्छ चिकन धुऊन घ्यायचं.
हा...
त्याला हळद
हा...
आले, लसूण, पेस्ट
हा...
आणि मसाला चिकन मसाला लावून मॅरिनेट करायला ठेवायचा.
बरं....
त्यानंतर, कांदे कांदा आणि ते आता चिकनच्या क्वनटिटी नुसार घ्यायला लागणार. कांदा, तर भरपूरच लागणार. कांदा आणि ढबू मिरची, तरी अंदाजे एक वन केजी ला पाच ते सहा कांदे. अछ साहा कंदे. परत, पाच ते सहा ढबू मिरच्या...
ढबू मिर्ची...
होय....
आणि मी पहिल्यांदाच रेसिपी सांगायला, भाऊ पुढे बोल हा...
हा ढबु कादे बारीक बारीक पातत पात चिरून घ्यायचं. कांदा आणि मिरची
हा ती ढबू मिरची पण उभी, उभी चिरायची ना!
हा लांबडी पातळ चिरायची आणि कांदा पातळ पण मोठा, मोठा चिरायचा.
बंर
ठीक आहे. आणि चिकन आहे ना! शिजवून घ्यायचं पोडनी मधून तेल आणि कांदा घालून ना फोडणी टाकून घ्यायची लवंग, दालचिनी आणि तेलाची फोडणी घालून चिकन शिजवून घ्यायचं.
बरं
आणि ते चिकन शिजवले. साईड ला करायचं त्याच पाणी चिकन शेजवलेलं पाणी आणि चिकन वेगळं करायचं.
म्हणजे लवंग दालचिनी आणि ते घालायचं. त्यावेेळेस कांदा घालायचा ना!
अ घालू शकतो. तुम्ही खात असले किंवा स्कीप पण करू शकताय, कांदा तसं काही नाहीय.
बरं
परत फो आणि फोड पण चिकन शिजल्यानंतर ना. साईड ला करून घ्यायचं. चिकनच पाणी आणि चिकन त्यानंतर आपण कांदायाच्या कांद्यांनी भडवूनशी चिरल्या.
हा
ते पहिला थांदा भाजून घ्यायचा छान पैकी एकदम खरपूस लालसर एकदम करपावायचं नाही. आणि एकदम कच्चा पण ठेवायचां नाही. त्यानंतर ढबून मिर- घालायचे. ते पण एकदम मऊसूत शी भाजून घ्यायचे. तेलामध्ये त्यानंतर थोडस अ गरम मसाला, चिकन मसाला, आपलं लाल तिखट आणि थोडासा खोबरं आल्ल, कोथिंबीर, कांदा, टोमॅटोचा थोडासा म्हणजे चमच्यात एक दोन चमचे
बरं
मसाला त्यामध्ये घालायचा, तिखट घालायचं, मीठ घालायचं, चांगलं सगळ एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर थोडस रशाचं पाणी एक चमचा पळी भर-
हा
पळीप पाणी घ्यायचं. त्यामध्ये ते घालायचं ते 'आपण कांदा, ढबूळ मिरची चिरून घेतल्या त्यात भाजून घेतले जात त्यानंतर च चिकनची फोडे आहेत. ना त्यामध्ये घालायचं. आणि भरपूर तेल सुटत सुटं भाजून घ्यायचं ते
हा
त्या भरपूर कांदा टोमॅटो टाकून घालायचं चिकन घालायचं जास्त- भाजून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबरालून झाकून ठेवायचं. अन
आणि
आणि मग चिकनचा रसा तुम्हाला जमतोय ना?
नाही सांग की!
हा चिकनचा रस्सा मग तर चिकनचा रस्सा आपण चिकन शिजवलेलं पाणी असते ते घ्यायचं-
हा
कांदा मसालासाठी ह कांदा, टमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या थोडस तिळ, जिर घ्यायचं, सगळं भारीक मिक्सरला पाटून घ्यायचं. बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं त्यानंतर फोडणी टाकायची त्याची, तेल घालायचं. त्यानंतर चिकन मसाला गरम मसाला घालायच आणि चिकन शिजलेलं पाणी घालायचं. झाला आपला गरमा-गरम चिकन रस्सा तयार.
बरं मला. अगं ते तू ढबू मिरची घातली, घालायचं म्हणलीस बघ ते का घालायच, मी पहिल्यांदाच अशी रेसिपी ऐकल्या म्हणजे त्यांना काय टेस्ट येत्या कस त्याच काय रिजन काय? हा.
घेते, त्यामध्ये ढबू मिरची जास्तच कि, त्यामुळं ढबू मिरचीला त्येजच तो एक वेगळा फ्लेवर वेगळी टेस्ट असते ढबूमिरचीची, पिझ्झा वगैरे ते पण ढबुमिरची युज करतय पण बघितलय.
हा म्हणजे चायनीज मध्ये घेत जातय काय हे, तू रेसिपी सांगितलीस ते?
नाही, नाही, नाही, नाही आपली इंडियन
हम्. हा, हा, हा.
हा, हा. होय.
छान आहे गट. ट्राय करून बघा तुम्ही, परत, परत खाशीला फक्त थोडंसं जरासं तिखट झणझणीत बनवायचं. ट्राय करून बघा, मग तुम्हाला कळेल तेची टेस्ट.
आणि त्या सोबत आपण भाकरी किंवा नान चालेल? काय चपाती वगैरे सोबत खायचं ना? हॅलो. हॅलो, आवाज येतोय काय? हॅलो.
हॅलो आवाज येतोय काय? हा आवाज येतोय काय?
हाव, नाही हे माझ्या मला पण हे नाहीय ऐकू काय जायाच.
रेंज प्रॉब्लेम झाला असल ग.
हा, हा ठीक हाय, कारण आता मी ट्रॅव्हल मध्ये आहे ना म्हणून.
हा, हा, हा.
मग आणि काय? आणि काय प्रॉब्लेम आहेत काय त्या त्यामध्ये? आणि काय क्वेशचन् आहेत? नाही, नाही ढबू मिर्चीच. तेच ना, एक वेगळी टेस्ट वेगळा फ्लेवर हाय, एकदा तुम्ही ट्राय करा आणि म मला सांगा.
हे नाही, नाही ट्राय करणार की, ट्राय करणार आणि तुला असं ते हे जमतंय काय? कबाब वगैरे किंवा टिक्की?
चिकन कबाब काय नाही, चिकनच नाही जमत, चिकनच कधी ट्राय केलेलं नाही मीन. आलू टिक्की जमतीया खर, मोमज पण कधी ट्राय केले नाही म.
चिकनचे?
चिकनचे नाही, हम्म आलु टिकी जमत्या.
आलू टिक्की, नाही मी परवा आलू टिक्की केलती बाई आलू आणि पोहे घालून केलेलं, आलू टिक्की.
हा.
ते ब्रेड क्रम्स, क्रम्स वगैरे लावलेले मी त्येला. ते छान झालेले. आता उन्हाळ्यात हे पावसाळ्यात कसं? सूप वगैरे प्यायला हाय ना गरम होय ने सूप ट्राय केलास कधी?
ह टोमॅटो सूप. चिकनच सूप एवढं वेगळं काही नाही आहे तर म्हणजे चिकन आपण शिजवलेलं पाणी असत
ते आपण खायला गेल्यावर ते देत्यात बघ. ते खायला गेल्यावर सूप देत्यात माहिती आहे काय ते वाल ट्राय केल्यास?
नाही ते कधी ट्राय केलं नाही ते पिलय बाहेर खरं घरी बनवल नाहीय कधी त्यामुळं मला टॅमॅटो सूप ची माहितीय बघ मला टॅमॅटो सूपच सांग काय?
हा चालेल सांग की,
अ टोमॅटो शिजवून घ्यायचे त्यामध्ये आलं लसूण, टोमॅटो शिजवताना त्यामध्ये लसूण टाकायचा थोडासा लई काय नाही टाकायचा दोन चार कुड्या टाकायचा टोमॅटो लसून उकडून घ्यायचा
हम्.
त्यानंतर मिक्सरला फिरून घ्यायच टोमॅटो आणि ते लसूण.
हम्.
त्यानंतर फोडणीला, तेल, मिरची आणि काळी मिर असत्या ना आपली.
हा.
काळी मिरी टाकायचं फोडणीला.
हा.
आणि फोडणी टाकल्यानंतर ते टोमॅटोच सुप आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेल आहे. सालं काढून फिरवून घे हा ति त्यात वतायचं उकळी मारायची. आणि त्यात चिली सॉस असतोय माहित आहे काय बाहेरच्या सुप ते घालत्यात त्यात. इनस्टंस वगैरे त्यासाठी ना टोस्ट किंवा ब्रेड तळून घ्यायचा. तेलामध्ये छोटे छोटे तुकडे करून ना ते तळून घ्यायचं. आणि ते त्यामध्ये घालायच.
होय ते बाहेर कसल्या नूडल्स देत्यात ना तळून.
हा नूडल्स देत्यात त्यामध्ये थोडं थोड क्रंचेस क्रंचेस मंच थोड असत्यात बघा ते
आता तू एवढं सांगाल्यास की नाही मला चायनीज खायची इच्छा व्हायल्या.
ते काय आपण बनवू शकतोय की, घरी नूडल्स. वगैरे इंस्टंट नूडल्स तर म्हणजे ते आटा नूडल्स भेटतात ना ते आणायचं आणि ते घरीच बनवायचं.
आमच्या इथं नूडल्स वगैरे भेटत नाहीत ग गावात जायला लागतय त्याला आणनायला.
नाही दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये भेटतय की गं नूडल्स. आता नूडल्स हा.
-गी सारखं.
मॅगी सारखंच पण नूडल्स मोठे मोठे असत्यात ते.
ते आमच्या इथं छोटे छोटे दुकान आहेत गं इथे नाही भेटत ते.
इथं नाही भेटत काय मग आता तुम्ही गावात गेलात तर डी मार्ट ला वगैरे गेला तर जाऊन घेऊन या की घेऊन या मग त्याच्यासाठी पण आहे आपल्याकडे रेसिपी.
हा नूडल्स साठी, नूडल्स साठी सांग खर आता मला तू एवढं बोल्यास काय मला चायनीज खायची इच्छा व्हायल्या मंचुरियन म्हन किंवा ते सूप वगैरे
हा होय काय, बनवा बनवा. हम्म मी जास्त नाय तेवढंच एक चार पाच महिन्यातून एकदाच कारण मला डॉक्टरांनीच खाऊ नका म्हणून सांगितलय.
होय ते तर आहेच सोड पण खराब-
मोठो असत ना त्यात ते मग आतड्यासाठी आपल्या चांगलं नसतय.
होय बरोबर हाय मी पण जास्त नाय खात कधी तरच नायतर नाय रेग्युलर न खाय म्हणजे आ
नय रेग्युलर खाऊच नये असले फूड तेवढच आपल्याला चार पाच महिन्यातुन तोंडाची चव बद बदलण्यासाठी चालू करते बट हे सारखं सारखं काय खाण्यासारखे नाही येत पदार्थ आपल्या घरचंच आपलं चिकन वगैरे आपण बनवून घरी घेतो
होय होय घरचेच बेस्ट अगं.
होय घरचेंच चांगलं असतय पौष्टिक पण असतय ना आपण आपण हायजीन मेंटेन करतोय ना बाहेर काय तस हायजीन मेंटेन कर आपल्याला नाय ना माहित कसं बनवाल्यात, काय बनवा हा
त्यामुळं कुठलं काय बाहेरचं खातीस
हम्म नाही आवडत मला बाहेरचं सारखं सारखं
ये तुझा इंटरव्ह्यू आहे ना आज व्यवस्थित दे ऑल द बेस्ट.
होय होय थँक्यू.
चालेल मग बोलूया आपण परत
हा ठीक ये चालेल, हा ठेव.
बाय.